हा
बोला कुठे फिराय गेलता का नाही मग
गेलेलं नाही बघा आता जायचं कधी कुठं कामात जात जायला
हा नाही वेळ काढून जायचं व
ह ह वय आहे तवरच
हा
आणि काय मग
काय नाही बघा लच ना लसणाचं लोणचं करताय का हो तुम्ही
ना
हा लसण ो कस नाही माहित नाही अ ते आमच्या सासूबाई चलत त्यांनी मिलिट्रीच होतीत नाही आर्मीत तेने करतात त्यांनी म्हणली सांगतो म्हणजे रेसिपी खरं विचारयं लक्षात नाही मगा त्यांच्यातच गेलतो बघा बसकी बसकी म्हणत त्या कधी येत नाहीस नाही हो म्हणलं मी असाच माझं काम चालय म्हंटलं उद्यापासून मी मोकळी जाय म्हणल उद्यापासून येतो म्हंटलं गेलोच नाही नाहीतर मी रोज एक जाऊन एक पंधरा वीस मिनिट बसून बोलून येतो होत गेलोच नाही मग काल तेवढी तथंच पलीकडे तिने आलं त्या पलीकड तेवढं त्यांचं पापड केलं थोडं
हा हा बरं झालं हा उडदाच पापड तुम्ही काय विकचचं पीठ घेताय काय कस
की एक किलो डाळ आणतोय आणि
हा
त्यात एक वाटी अ मुगाची डाळ घालतोय
हा
म मट तिच्याडाईनच चौज वेगळी होते आता मुगाचीच घालायची शक्यत आणि आणि ह्यावेळीस आम्ही ते सोयाबीन घातलत सोयाबीन ची डाळ पण घातलीती तेल सुटते त्याला ना चवेच्या ते ते मिळून दळलं आणि एक किलोला एक ते मसाला पाकिट असं मिळते रामबंधूच आणि त्याच प्रमाण कस एक किलोला अर्धा लिटरच पाणी तेवढ्या पाण्याच टीप म्हणायचं असं घट्ट आणि त्यात मसाले पाक वयचं ते सगळं त्यात ते ते
हा
वर्णन थोडं पापड खार टाकलं तरी चालते नाही तर त्याच असते सगळं ते आणि ओम ते म्हणायचं आदल्या दिवशी रात्री आणि जेव्हा आपण करतोय तेव्हा त्याला छेचायचं नाही कोण शक्यत चेचक नाही ते हाताानं जास्त वडून वडून लांबवायचं हो असं कने का पण लांबत आहे ना तस ते घट्ट असते पूर्ण मऊ असतोवर ते लांबवायचं
हा
आणि मग तिचं गोळ करून करून अ पहिला चपातीचं कसं आपण तेल लावून लाटतो तसं थोडं तेल लावून लाटायचं नंतर मोठं लाटताना पीठ करा पीठ लावायच त्याला म्हणजे पसर ते पण लवकर आणि लय असं पीठ दिसून येत
दिसूनच नाही हा तुम्ही उन्हाच काय काय केला अस मग
उन्हाळ्याच उडजाच पापड दोन किलो केलं एक किलो वाटूनच संपलं एक किलो राहिले आणि ह हा एक तकड तिकड जाताना नंतर दोन दोन किलो ते हंडी पाकड केलो
हा
दोन किलो चकल्या केल्या तांदळाच्या
हा हा चकल्या
बल्या अ तांदूळ भिजवायचे एक अ आठ ते दहा दिवस तांदूळ भिजवायचं पाणी बदलायचं नुसतं दोन टाइम बदल तरी चालते ना एकम आपल्याला होत नसत एक टाइम बदलायच आज सकाळी घटली की उद्या सकाळी पाणी बदलायचं आणि ठेवायच असं आठ दिवस भसवायच नव्या दिवशी संध्याकाळी मिक्सरला लावायचं
हा
आणि पूर्ण त्याच बारीक करून घ्यायचं पूर्ण अस तेच करायच तेजे आणि सकाळी तेवढ किती
ए ह एक किलो पिठा असण माहि ते एक किलोपिठाला सवा पड पाणी असं
हा
मग ते आपण कसं करायचं पीठ मोजायचं आणि पिठाच्या अ जरा जास्त ठेवायचं
हो
चालत आणि मग ते छपल्या
आ साडी कोण अडचव का
हॅलो
हां बोला क्या
अ चकल्या लई छान झाले तरव लई मोठ्या फुगत्यात हा ते केलंय मागच्या वर्षी तर पण सेम तस केलं तो फक्त त्यावेळी काय केल तर तांदूळ भिजवलं हा तळायचं वाळवलं होतं आणि आमची गिरण नाही म्हणून कस जरा घरात सुकवून गिरणी तळलं होतं आम्ही जे त्यांना थोडं लाल होत आणि फुगती त तेवढंच खरं थोडं लाल होते त्यामुळे ते तोंडात चव ना तेच छान लागायल ला आता केलेलं
होय
ह आणि हंडी पापड तर केले बघा एक सुद्धा एक सुद्धा हंडीपापड मोडलं नाही चांगलं झाल त्याच्या मागच्या वर्षी केलं तर आम्ही ते मोडलो होत सगळं
ह
अ ते ते केलंय आणि
ते तर राज प्रयत् पट म तू थोडा स्वाद व तेरा वा ते आम्ही थोडं थोडं विकत आणले अ ते मेला पण काही येत नाही सासुबाई करतत ते काय त्रास
ते वा वाफे हा हा व आफेवरच्या उभीवरच्या वय
हा उब वरच्या आणि पिन नाही
काढायचं हा हा केले केले आम्ही नाही केला माहेरात काकी न केले म्हणजे मी गेलतो तेव्हा थोडं करू लागलोतो
हा हा सालपापडी का काय म्हणतात तेला हा हा
नंतर तिथं टोमॅटोच आमची मावशी ते तेचा धंदा आहे तिन दिलत अर्धा किलो चं इतकं मस्त फुलत ना ते कडइ पूर्णच फुलते बघा छोटच पापड आहे तेचा हात बसलेला त्यावर लई मस्त
व्हय आणि ते तळलं पण लई मोठ होतय आओ
सालपापड्या ना
व्हय व्हय
ते वीतळून छान ते पण आणि भिजलेलं आस
होय होय व्हय आणि काय म
काय नाही बघा
हा, हा
लसूण सोलायलोय कालवणला आता मटकीची डाळ तेवढीच आहे.
हा
बाजार आजून आणाय
मटकी काय भिजवून भिजून डाळ करताय काय ती?
विकतच की
हा हा नाही मटकी आपण मोडाची मटकी काढतोय कणी तेची पण डाळ विक - - त मिळतिया. तुम्ही ही वापरताय काय कधी? तीच
हा तीच
तीच नव्ह मग ते आमच्या आमच्याकड पण शक्यतो कोण वापर परत नाहीत पण अ ते आमच्या न भा माझी भावज कणी वापरत्यात. आटपी गावातली तिज आटपाडी गाव
हा हा. आमच्या इथून पंचावन्न किलोमीटर हाय ते.
पाटी काय?
हा आटपाडी.
आणि काय म.
ते ओ डाळ - - कांदा जरा सुका करायचा हा छान होतयं.
हा हा.
म आता आमच्या थोडं- - ताक हाय तेजी जरा कडी करायची. अ कडी काय त्याला अं - - हे आपलं डाळीच पीठ जरा मिक्स करून ठेवतोय त्यात आणि - - हम् काय बरं आपलं जिरं आणि अ लसूण - - आणि मिरची - - मिक्सर ला बारीक करून घ्यायची त्याची पेस्ट. आणि फोडणी देताना जरा मोहरीत जिरं टाकायचं तडाडू द्यायचं नंतर कडीपत्ता घालून ते टाकायचं बारीक केलेलं - - आणि नंत - - तर त्यात हिंग टाकायचं हिंग टाकलं थोडं हळद - - टाकायचं आणि ते वतायचं आणि - - ते वतल्यावर जरा उकळी न येता त्याला उतरायचं.
ते - -
जर आली
आम्ही काय करतो सांगु का? का का ते हलवतोय.
हा
ताक हालवलं की रे त्यात मीठ परत एक थोडं भा बकरीच जुदयाचं पीठ कालवतोय.
हा
आणि पुन्हा मग लसूण, अ जिरं, मोहोरी मिरची परत कडी पत्ता कोथिंबीर असं घालुन तेलात की नाही फोडणी देतो. उकळतोय आम्ही कारण पीठ घातल्यामुळे ते फुटत नाही.
उकळत आम्ही उकळत उकळत नाही. जरा उकळल तरी फुटते आमची कढी.
ते आमचं कस पीठ असतय ना त्याच्यामध्ये.
हा हा हे जे आहे ना काय बर डाळीच पीठ एकदा घालून बघा की टेस्ट वेगळीच येत्या. डाळवाच्या पिठाने वेगळी येते. हा बेसनच्या डाळीच. आणि कर्नाटकात कसं करत्यात अ त्यांनी फोडणी अ देत नाहीत. डायरेक्ट आपलं त्यामध्ये अ हे काय बरं ते खेचलेलं असते ना आपण. ते घालतात मीठ घालतात आणि त्याच्यात गोड साखर घालत्यात. सगळ्या पदार्थात गोड साखर ते गोड घालत्यात. तिक तिक तिखट पण तेवढच आणि इकडं गोड पण लागते ते. आणि फक्त जिरं, मोहरी, हिंग कढीपत्ता हे जे अ तडका द्यायचा त्यात ओतायचं ते ते मोहन आणि वरन त्याला कोथिंबीर घालायची खरं आपल्याला खाऊ वाटत नाहीत.
नाय मला गोड पदार्थत तर अजिबात आवडत नाहीत एक एक लोक असं सगळ्यात साखर घालत्यात.
घाल तर हा आ त्या आपल्या पेक्षा आमच्या मावशी च्या इथ पण तस ते सगळ्या पदार्थात मि नको म्हणते मि गेल्यावर तर अजवर
होय होय ते पोह्यात पण घाल त्यात पोह्यात ते जर चवीला चालतंय थोडा पण ते साबूत घाल त्यात सारखं सगळं साखरे शट काय नसतं त्यांचं जेवण आवो.
हा.
हे वय
ते आपल्याला सवय नाही व आपल्याला तिकड खायची झंन-झनित.
होय होय तिखट किती पण द्या, हा हा हा खरंच सपक एवढं काय नको, हा. तुम्हाला करतो थांबा आणि
बरं.